हा येतय ग आवाज.
हा येतय येतंय.
हां हा. बोला, हा. काय म्हणला? आवाज क्लिन ना झालाय. हॅलो, होय चहा झाला हा बोला येतेय का आवाज? हां चहा पिऊनच बघा आता चहा दिला सगळ्यांना. चहा पिऊनच मग काय चालू आहेने?
काय नाई बगा.
पावसाच हां हां होय चार चार पा वाजल्यापासून चार चालूच होतोय आणि म बाहेरी आसं वातावरण आहे त्यामुळे आणि जरा जास्तच. होय लागते आणि बाहेरया वातावरण आहे त्यामुळं जरा लवकरच चहाची तल्लप. पित्या आणि कोण आल तर म काय बोलायलाच नको आणि
हो पाहणेवे त ना तुमच्या मग कोण
होय होय.
हा बरोबर कॉल केलतो मी तुम्हाला त म्हटलं नाही ना.
होय मग आता सुट सुट ट्टी असली की म आणि च्या च्या बरोबर काय तर करा.
हो होय चालेल.
म गरम गरम भजी पाहिजेत सुट्टी हाय भजी आणि चहा करा.
हां काहीतरी त्यातून फायदे.
हम्म.
नाही तर काही तर पाहिजेच.
होय वेगळं वेगळं पाहिजे. तेच तेच चालत नाही होय तेच तेच चालत नाही.
होय होय तेच तेच चालत नाही.
ह.
हम्म हम् हम् म.
हय
आणि काय म्हणताय मग?
आता जरा असं धोती करायचं म्हणाणार ब्लाऊज शिवायचं.
हा हा हा होय हा हा हा हा.
आव चहा पाणी वगैरे लोटझाड सगळं आवरडलं स्वयंपाक काय आमच्या वेळा न आ सतोय नय.
हा हा वयान जरा वेळन घातलंच बर ओ आता या थं डी म्हणजे ह्या दिवसात जरा वे गरम गरम खाल्लं की बरं वाट
गरम खा सु बर असतय
परत म आता एवढ्या लवकर करून नंतर म आणि जरा गरम करून घ्या खर पोर असली की कराय लागतय मग लहान मुला ठिके तेच की लहान मुलं असली की मग सात वाज सात वाजले की चालूच करत्यात म.
ह ते तसं करायलाच पाहिजे.
होय होय करायच पाहिजे कि हम्म. आता काय उद्या सोमवार हाय आणि उद्यापासून आणि मुलांच रुटींग चालू.
आवरा लवकर उटा डबा बांदा
होय, रोजच चालूच आहे म हे हम्म. खरं हि शा होय शाळेत गेली की मझा दिवसभर जरा म्हणजे हे आसतंय. आज तर दिवसभर रविवार म्हंटलं की हे पाडा ते पाडा घरातल्या वस् तू सगळ्या चालू झाल्या.. चालू केल्यात
ऊपदव्याप
उपदव्याप म्हणजे काय बोलायलाच नको आता आमच्या तर मुलगीन माझ्या वरण घ्यायला गेली वरणाच भांडचं पालती केली होय हातात न मी येईपर्यंत म्हणजे तिला.. हा मी द्यायला येईपर्यंत म्हणजे मी इकड काय कराय लागलोय तोवर ती गेली तिकड भांडच पूर्ण किचन वरन खालीच डायरेक्ट परत आणि दुसरी आमटी करायची कराय लागली अशी हाय ती.. वैवाचं होय आणि न त्यावेळी मग मारलं की मग आणि हे होतय राग येतोय त्यांना
होय काय करायच लहान मुलं आहेत सांगता पण येत नाही. ओरडता पण येत नाही ते काय मुद्दाम करत नाहीत सोडा खर हम्म
त्यांना हे केलं तर परतवेळला निदान. अनभव तर येईल ना. नाही मम्मीला मी हाक मारायला पाहिजे होती हा. हाक मारायला पाहिजे होती मम्मीला मग ही आपल्या म्हणजे आपण घेता असं.
हा टाळतील नाही
हा आता समजा गरमच भांडं असतं उगच गार होत म्हणून बरं
गरम असलं
हा गरम असलं तर ते पडण्यापेक्षा ते भाजलं वगैरे हाताला तर ते कितीला पडायचं?
होय की
तेच कि म्हणून जरा हा म्हणून जरा कावल्यावर जरा आज रुसलीया हा रुसलिया खरं हम्म ह होय रुसून बसल्या म आता यांना समजनार तर कधी? त्यामुळं बोलायला लागतय
बोलायला तर पाहिजेचं
नाही हे केलं की मग अ नाही ज्या त्या वेळेला बरोबर वागलेलं बरं आहे
वागलेलं बरं आहे होय एक मिनटं राग का येईना एका तासभर रुसून बसना का खरं सांगण गरजेचं आहे
सांगणे गरजेचं आहे नाही तर मग परतच्या वेळेला आणि परत आता गार होतं परत च्या पुढच्या वेळेस गरम पडलं तर मग काय करायचं मग घरातल्या घरातले आणि आम्हालाचं बोलणार तुम्हाला उठून देता येत नाही काय होय असं होतंय ना
काय करायचं
होय
ते आणि आपल्यावरच येतंय हे नी म
आपल्यावरच फिरून सगळ्या गोष्टी फिरून फिरून आईवरचं येत्यात.
आई वरच शेवट आई
आता अभ्यास नाही घेतला हा मम्मी घेत नसेल अभ्यास म्हणून घेत नाही हीला काय? असं होतंय.
हा होय शेवटी सगळं चक्कर फिरून सगळं आईवरच येतय.
होय होय तेच की
तेचं आहे बघा
होय मुलांचं आणि किती घेतलं तरी पण ते म्हणजे एका आईसाठी कमीच पडतंय. किती पण केलं तरी पण बघा कि दिवसभर आपण किती घरात काय काय करत असतो य वेगवेगळी कामं. होय होय काय काम आहे? तेच की पण ते का फक्त बायकांनाच माहिती काय काय पण दिवसभर कुठल्या कुठल्या भूमिका करतोय आणि काय काय करतोय रोज वेगवेगळं रोज वेगवेगळं तेच ते सज हा तीच भाजी चालणार नाही एकाला ही भाजी आवड ते तर दुसऱ्याला ती आवडत नाही करणाऱ्या करायचं काय असं आहे
अच्छा
त्यामुं भाजी म्हणजे आईलाच प्रश्न पडतोय आता ही केली तर ह्यांना आवडणार नाही ती केली तर त्यांना आवडणार नाही
सगळ्या प्रकारे विचार सगळं आईच कराव लागते
मग एक एकदा दोन दोन भाज्या पण होत्या का ती थोडी करून त्यांना ते खा त्यांनी ते खात नाहीत म्हण त्यांना दुसरी करायची मग थोडी थोडी हो तेच की हो आणि भाज्या तर काय बघ त्याच भाज्या तर काय स्वस्तय सगळं मा मा माळ सगळं महाग आहे गवारीे बिवारी किती म्हणजे महाग झाली
हो तीस रुपये चाळीस रुपये
सय चाळीस रुपये शिवाय गवारी नाही आहे
हो
हम् तेच क त्यामुळं अण्णा हे घेऊन पण चालत नाही
हो
आता डब्याना लागतय त्यामुळे हा ड आईलाच प्रश्न पडतोय आणि आता उद्या डब्याला काय द्यायचं पोरग्याच्या
हा हो तेसग विचार कराल
होय तो आणि आहेाच की त्यामुं नाही घेऊन पण चालत नाही आणि तीच तीच भाजी आणि पोरं खात नाहीत
कायच नाही
हीच भाजी तीच भाजी आणि कडधान्य कडधान्यंतर किती करणार आपण कडधान नेतो आप कदाण्याचा माल संमपतोय सारखीच कडदानी केली कि मग तर म्हणार त्यावर म्हणणार डाळी संपल्या तुमच्या महिन्याच्या अगोदर असं आणि होतय त्यामुळे सगळ होय आता डाळ तर किती त एकशे तीस एकशे दीडशे रुपये काय तर किलो झाल्या आता पोराणा तर वरण लागतय वरणाशिवाय जेवत नाहीत
ब ब
आणि मग काय करायचं मग दोन्ही पालेभाज्या घ्यावा म्हटलं तर पालेभाज्यांचं पण दर कोथिंबीर तर चाळीस चाळीस पंचवीस रुपये
आहे हो होय होय कोथिंबीर वाढले दरले भरपूर
नाही घालून पण चालत नाही त्याशिवाय जेवण लागत नाही आणि आता प्रत्येक हला कोथिंबीर लागते आज लागत नाही अशी कशाला नाहीच त्यामुळं नाही घालून पण चालत नाही हो सकारने पंधरा सो रुपये तिकडून दिलेत आणि तिकडून काढून घेतलेत
ढून काय पंधराशे तु इिकडे यायला वे चाले पंधरा
सगळ दर आता गॅस टाकीच तर दर बघितल्यास किती वाटल्यात
हो सार
भरपूर दर वाढल्यात
हम्म
आणि पन्नास रुपये आता एक्स्ट्रा वाढली म्हणून.
होय
होय आणि आता आणि काही युद्धबिद्ध चालू आहे.
ते संपलंय ना.
संपलेला आणि परत चालू केलेत किंवा. परत होय तरी पण आता दोन तीन दिवस झाले की परत चालू केल्यात. त्या होय त्यामुळे आता होय. आणि महागाई वाढणार तेच सांगावं लागले काय परत आणि सगळं दर. तेल तर मधी बघितलंस तेलाचं दर किती वाढलं तर.
हो हो आता सध्याला पण एकशे ऐंशी एकशे व असय.
होय होय जास्त आणि टाकी पण मधी मध. पंचेचाळीस दिवसाशिवाय मिळत नव्ह एादं मोठ. कुटुंब असलं तर त्यान काय करायचं उगंच लहान कुटुंब आहेत प्रत्येकाची मुून बरा आहे. नाहीत पंचेचाळीस दिवस नाहीतरथ. त्या सिटीत चुली तर कुठून आणणार चुली काय आणतील. पण हे कुठं आणायचं जळण कुठून आणायचं. आणि सगळ्यांची घरात स सिमेंट. कांक्र्रीटची ते आणि होय.
पेटोणार नाही हो.
चूल पेटवल तर घर काळवायचं किमाने. कलर बलर दिलेला घराला कलर बिलर दिलेला असत. ेत आणि काळ व्हायचं की मग. असा सगळा प्रॉब्लेम आहे त्यामुळे सगळ सगळ्याचा म्हणजे. विचार केला तरर.
सग फटका स सर्वसामान्यांना.
होय होय. मोठ्यांना एवढं मोठ्यांना एवढं काय वाटत नाही त्याचं. हम्म ह.
काय करायचं आणि सगळा हा विचार सगळा बाई माणूसच करायला पाहिजे घरात.
होय होय. तेच रात आता उद्या काय करायचं हे रात्रीच चालू असते डोक्यात.
होय करायची होय क ये नाही. त्याशिवाय मग सकाळी भरभर होत नाही.
होत नाही आणि एकदा मग ठरवलं की म पटपट होतय नाही जर पहिल्यापासून म्हटले की. कुठली भाजी करू मग ते फ्रीज मध्ये बघणार ही करू काय ती करू असं होते मग. त्यामुळं काय कळत नाही.
खण.
हम ख आपल्याला माहित असलं की आप. आपण पटकन करू शकतोय ना.
करू शकत.
आणि बरं पडतय पटदश आवरते पण.
ह वरतायवय.
हम्म हम् हम् आता. दिल्याशिवाय पर्याय नाही सगळ्यांच्या बरोबर सगळं चालू आहे.
बर.
शाळेच म्हण आता शाळ शाळेत पण किती फिवा फी किती वाढवल्यात म्हटले शाळेची पण.
हो होय फी वाढवल्यात परत क्लासची फी वाढल्यात. आमच्या मुलगीला बघा सातवीला सात हजार आहे.
मग बघा सात हजार सात तुला आपल्या वळी सात हजार बी नव्हतं ह्याची फी फक्त द्यायची परीक्षा फी
परीक्षक
परीक्षा पे दिले की काम झाले वर्षभर नो टेन्शन असं होतं अगोदर आता लयच सगळं हे वाढले
लास्ट फी भरायची न म तेनी शाळेत आणि परीक्षा फी भरायची
होय बर हो अड्रेस पुस्तक अ ते आणि वेगळंच
ते आणि वेगळ
आता शाळेत पण आओ पुस्तकं देत नाहीत
देत नाहीत शाळेत आता पुस्तकं
हा आपल्या वेळेला कसं
पण होत पुस्तकं पण देत होते
होय पुस्तकं देत होतीत आणि म्हणजे वर्ण तांदूळ पण मिळत होत आपल्याला अगोदर आता काय म्हणजे शाळेतलं जेवण काय देतात वाटतं ते खिचडी भात तेवढं देत्यात वाडत एक एक
ह किती काळजीपूर्वक काय नीट करत नाहीत काय नाहीत भातात काय तर
आता एक एक शाळेत ते पण बंद केल्यात
बंद केल्यात आमची मुली भात असून शाळेत खात नाहीत त्यांनी त्यात काय केस थ एका उंदराच्या लेंड्याचे त्या
हा हा हा ते संशया ना आणि संशय ना आणि जरा होय हा
गेल्या वर्षी काय तर सापाचं पिल्लू घावलं वाटतं त्या पोहत्या पशी तांदळाच्या तेव्हापासून तर पोरं काय खाईनातच भात ते शाळेतलं मग कसं करायचं सांगा ते हम्म